हॅलो नमस्कार काय चाललं
काहीच नाही मजाेत तुमचं काय चाललं
आराम आमचं पण काहीच नाही बस काय चाल काय म्हणणारे पाणी पाऊस सध्या. ते आमच्याकडले कमी झाली ना.
आणि प्याच महत्व खूप आहे हो. पाणीस पीना झालेय तुम्ही.
नाही पाणी तर पितो आम्ही पण आता कस आहे काय करत्या. इथं पाणी पिण्यासाठी थंड पाणी पाहिजे ना आता उन्हाळ्यात म्हटल्यावर.
थंड पाणी पिणं हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. खुप म्हणजे खुप. अ काय विचारता आता डायबिटीज व्हाली लोकांना. बाकी गोष्टी आहे की थंड पाणी पिल्याने आपले हाड कमजोर होतात.
कमजोर होतात.
हो नॉर्मल म्हणजे. जे आपलं रेग्युलर पाणी असतं ते प्यायचं. तर थंड पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. पण कोणतं जे माटातलंय म्हणजे माठ आपल्या घरातलं घागर, रांजण यात. तलं पाणी खूप योग्य आहे प्यायला.
हो पण मग ते राजन, माटण ते गावाकडेच बघायला भेटतं ना आता जास्त तर. इकडे शहरात कुठे भेटणार आहे ते आता. शहरात भेटणार नाही ना शहरात आपल्याला आता जारचं पाणीच भेटतं ते पण थंड असतं ना.
हो जाारच पाणी आहे पण आता काय करत. शहरातील हे जल स्वतःच. पाणी नसतना जलस्रोत अ बोर वगैरे आहेत ना आपल्याकडे. खोपनली का त्याच्या शारांच्या प्रमाण जास्त शहरात फिल्टर वापरणेच योग्य आहे.
आ..
हो आपण शहरात. फिल्टर वापरणे योग्य आहे ना.
हो फिल्टर शिवाय पर्याय नाही ना आपल्या इड
काय करता खूप नलीका खूप बघ आता आपण म्हणू शकतो शार आहे.
हो पण पाणी पण प्याव लागेल ना आता दिवसभरातून आपल्याला पाणी किती लिटर पाणी पिलं पाहिजे आपण तरी तुम्हाला काय वाट?
हो तुमचही बरोबर आहे.
हो तुम्ही किती लिटर पाणी पिता दिवसभरात?
मी दोन अडीच लिटर पितो बघा.
हो का दिवसभर दोन अडीच लिटर न भाघत
हो पाणी प्यावाच लागेल की हो एवढे. किती टेम्परेचर आहे चोपनच टेम्परेचर आहे. उष्णता किती आहे चोपण डिग्री सेल्सिअस लाय काय करता.
हो ना मग तेच म्हणतोय ना मग दोन ते तीन लिटर मध्ये कधी कसंगेल तुमच उष्णता असल्यावर.
नाही आता सध्या तर दोन तीन लिटर पितोय मी. नाही पण आता जर कामात. वेस्ट असतो बार बार वशरुम अ कस बाहेर जायला योग्य हो बार बार बाहेर जावं लागतंय की.
अस अस.
त्याच्याने एवढं पिता येत नाही पाणी पण मग. दोन ते अडीच लिटर खूप सफिशियंट आहे शरीराला
हो का काय वाटतं तुम्हाला पाणी पिलेने काय होतं आपल्या शरीरात
आपल्या शरीरातील टॉक्सिक कमी होताात टॉक्सिक अ जे बॉडी असते आपली फॅट्स न्युरल टिश्यूज जे आपले अ म्हणजे मेलल टिश्यूज हे असतात ते आपल्या शरीरातून बाहेर घामावाटेवरे बाहेर पडत ना पाणीच चांगलं पिलं आपण हो आपल्याला घाम येणं हो रक्त सं संतुलन वाढतं आपलं
रक्तसंतुलन वाटतं भरपूर काय फायदे आहेत त्याच्याले म्हण
हो पण पाणी पाणी पिणं म्हणजे पचन क्रियेतला एक महत्त्वाचा भाग आहे
हो आणि त्यात हो आणि त्यात अजून हे काय म्हणतात त्याला हायड्रेटेड राहते ना बॉडी आपण जेवढं पाणी पिलं तेवढं
आपल्या शरीराच उष्णतेना जे डिहायड्रेशन होतं शरीर खूप संतुलन आणता आणि बॉडी टेम्परेचर बाकी हृदय विकार अ हेिड्या आपण काय म्हणत डोकेदुखी हो ना पुन्हा
पचनक्रियायेतील काही प्रॉब्लेम् हे सुरळीत होत पाणी जास्त पिल्यान आणि तुमच पोटाही क्लिअर साप होत काही गरज नाही ना आपल्याला दुसऱ्या कामाची
हो ते आहे म्हणा
आता तुम्ही सांगा पाणी जर आपण कमी पिलं आपण जे पदार्थ खातोय त्या शरीरा जे पचवण्यासाठी ऍसिड तयार करत आपले जे अन्न प्रोसेस जे होते ना तिथं ऍसिड तयार होत त्या ऍसिडला जर पाण्याचा हायड्रोजनचा किंवा पाण्यातील अन््य द्रव्यांचा जे पाण्यातून आपल्याला अन्नद्रव्यसुद्धा मिळतात आणि हे खूपच आप म्हणू शकतो त्याला आपल्या शरीरासाठी संतुलन ठेवणे योग्य आहे
असंं खूप शुद्धा बोलताय तुम्ही तर
आता काय करता आपली तशी लँग्वेज तशी हो
असं असं
बोलावा समोरच्याला समजावी
इतकी शुद्ध अशी आम्हाला इतकी शुद्ध आमला येत नाही ओ लँग्वेज त्यामुळे
हे तुमचं योग्य आहे
हो कसं आहे आपण आपली आपली मातृभाषा ज असेल तशीच बोलावी ना माणसानी तितका पण शुद्ध नाही करावी
मंग काय वाटतं तुम्हाला पाणी पिल्याने काय होत काय वाटत की नाही महत्त्व पाणी पि पिण्याचं
पाणी पिण्याचं महत्व आहेच की हो आपण आता जेवलो नाही तर पाण्यावर पण जगू शकतो ना
हो आता मी तुम्हाला सांगतो बघा पाणी पिल्यान आपल्याला असे काही जीवनसत्त्व भेटतात. मॅग्नीशियम, कॅल्शियम, बोरन. म्हणजे जे आपल्याला जेवणातूनही भेट शकता पण आपल्या शरीरात जी पचवण्याची अन्न प्रक्रिया आहे. ते खूप संतुलन ठेवून होते. आणि आता आपलं शरीर ला जे लोकांना आपण म्हणतो मीठ कमी पडलं. तर हे लोक कोणतं पाणी पिता हे? फक्त, आपण काय म्हणतो फिल्टर पाणी त्याच्यात केमिकलचा स्त्रोत असतो ना. त्याच्यान मी तुम्हाला म्हणट की आपल्या गावाकडचं पाणी पिणं विहिरीतलं एकदम योग्य आहे.
हो ते तर आहेच ते तर बेस्टच आहे हो किती काय झालं तरी. पण मग आता शहरात म्हटलं तर ते आपल्याला भेटणं मुश्किल आहे ना. शहरात फक्त भेटू शकत कोणतं आपलं बोरचं पाणी भेटू शकतं. बोर वल घेत घेतलेलं असलेलं त
आ काय करता आपलं शरीर त्याला योग्य मार्गदर्शन करताय की.
अं काय म्हटलेय?
आपलं शरीर आहे की त्याला योग्य मार्गदर्शन करतय पाणी म्हणजे पाण्याने आपलं कस काम वाढत आज आप आपल्याकड अन्नाचा स्रोत नाही आपण पाण्यावर जिवंत राहू शकतो. त ना एकवीस दिवस. एकवीस दिवस पाण्यावर आपण जिवंत राहू शकतो. काय करता बघा कि पाणी हे अमूल्य जीवन जल येत तो जीवन हे.
पाणी किती महत्त्वाचं झालेलं आहे आता आपल्याला समजतं ना याच्यावरूनच आपण एकवीस दिवस पाण्यावर राहू शकतो. म्हटलं शरीरासाठी किती महत्वाचं आहे ते.
पाण्याच ते जाऊ द्या हो पण पाणी पिल्यान आपले डोळे हा आपली सेन्सिटिव्ह म्हणजे काय म्हणतो? संसर्ग जे आपले होतात. आजार ते पाण्यातूनच होता असं नाही. आपल्या फास्ट फूड हे बाहेरच खाल्ल्याने होत आपल्याला.
हो हो आता सध्या बाहेरच पण भरपूर खातात ना मुलं बाहेर कुठे गेले तरी.
पाणी खूप पाण्याच खूप मोठ महत्त्व आहे आयुष्यात. माणूस पाहिला पाण्यापासूनच बनलेली गोष्टी खाता म्हणजे पाण्यानच जगू राहिलो आपण आता.
हो ना जर पाणी नसलं तर आपल्या शेतीत पण काही येत नाही ना आता तू येतच बघा ना पाऊस नाही येतच तर पेरणी पण झालेली नाहीये ना इकडें आता.
हो हो आपण माणूसच खूप विचित्र आहे. माणसानें झाडे तोडली हो माणसानं झाडे तोडली. क पाणीने पडला. हम्म निसर्गाशी खेळलो आपण. निसर्गाशी खेळलो हो.
हो तेच झालंय ना. आपण निसर्गाला हातने लावला तर आपण लावाला ते होतं ना.
हो.
निस निसर्गाला जर हानी नाही पोहोचवली तर आपल्याला हानी नाही पोहोच. निसर्गाला हानी पोचवली म्हणजे आपल्याला हानी पोचली समजायचं.
हो काय करता आपणच.
हा वृक्षतोड आणि ते भरपूर केली ना, आपण आता आपले घर ते बनवण्यासाठी वृक्ष तोडण ते केली ठीक आहे, तुम्ही वृक्ष तोड केली. म्हणून तुम्ही झाडं पण लावायला पाहिजे ना, दुसरीकडे वृक्ष लावा ना तुम्ही.
हो
हो शेतात लावली पाहिजे, किंवा बाहेर लावा कुठेतरी.
जिथं खाली जागा आहे तिथं लावणं खूप योग्य आहे हो. आणि ह्या वृक्ष थोडं व हे गव्हर्नमेंटच नियंत्रण नाही आहे शासकीय शासकीय संस्था खूप अ काय म्हणतात त्याला काम कामाला-
हो तेच तर मग ते तच तर होतोय सगळं काही. पण मग त्यांनी जर थोडं मनावर घेतलं आणि आपणही थोडं मनावर घेतलं तर सर्व कसं सुरळीत होऊन जाईल ना.
आपण भारताचे नागरिक होण्याच्या अगोदर आपल्याला खूप म्हणजे आपण जे शासकीय सेवेत राहून करू शकतो ते आपण आता करू शकत नाही. वृक्षतोड आपण थांबवू शकतो आपण वृक्षतोड करवू शकतो. तो म्हणजे आपण करतोचो पण आपण वृक्ष ोड करण्यासाठी थांबवू शकतो. तो ना
हो ते आहे म्हणा आपण वनवृक्ष वन विभाग म जाऊन करू शकतो सगळं काही.
खूप काही होत हो पण आता काय करता.
हो ते तर हम्म काय आता. आपल्या हातात असत तर आपण केलेलंच असतं ना काही ना काही केलंच असतं ना. जेवढं होईल तेवढं तर करतोच आपण.
पाणी पाणी जल ह जीवण आहे आपलं. पाणी खूपच्या जराात जास्त. प आता आणि उन्हाळा आता चालू आहे ना. चांगलं स्वच्छ पाणी पियायचे अरच कस आहे. रोगराही खूप पसरत आहे.
चालेल चालेल घ्या काळजी घ्या तुम्ही आता ठेव का?
चालेल बाय बाय.
हो बर हम हम हा आमंद चंदु.